हॅलो हा आवाज येतोय काय हा मला पण येतय येतय
काय कुठे पत्ताय
काय नाही फिरायला गेलेलो तीन चार दिवस आता ट्र्रीपला गेलेलो जरा
हा हा हा मग तेच म्हणल फोन नाही काय नाही आपणच करूया म्हणलं हा
हम्म मी अक्कलकोटला गेलेलो गाणंगपूर परत पंढरपूर गेलेलो फिरायला.
हा हा हा हा.
हम्म शुक्रवारी अचानक हो स्वामींच हे ऐक अचानक क्ष शुक्रवारी ठर संध्याकाळी त्यामुळे ट्रेन म ट्रेनचे तिकीट काढलेले.
हा हा.
मग गेलो हितून अक्कलकोटला.
हा हा हा हा असं झालं होय, मग तेच म्हणलं काय कॉल नाही. काय नाही बोघुया तरी म्हणलं आपण कॉल करून.
हम्म तेच मग तिथं गेलो अक्कलकोट मध्ये मग तिथनं गेल्यानंतर तिथ आता एक दिवस राहिलो मग त्याच्या दुसऱ्याव सकाळी मग काकड आरतीला गेलो त्याच्यानंत दर्शन वगैरे केलं. मग सकाळी लवकर पहाटे दर्शन झालं मग झाल्यानंतर काय केलं मी आम्ही सगळ्यांनी की बाबा दुसऱ्या दिव मग त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे आ गेल्या म्हणजे काकडा आरती वगैरे झाली. नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं आम्ही गांगनापूर मध्ये गेलो.
हा हा.
मग गांगनापूर मधून ना मग तिथं पण एक दिवस गांगनापूर म वस्ती केली मग त्याच्यानंतर दुस तिसऱ्या दिवशी ना मग पंढरपूरला गेलो.
हा हा हा असं झालं होय. मग गांगनापूर पूर होय पूरमध्ये गगना
होय मंदिर आहे ना तिथं पण दत्तांचं स्वामी समर्थांचं
होय होय ते पण छान वाटते बघायला ते.
होयच परत याला अक्कलकोटला. पण छाने स्वामी समर्थांचं मंदिर आहे मूर्ती प्र त्यांची मोठीच्या मो ठी मूर्ती आहे.
हा हा हा. होय ते पण छान आणि आता कस पाऊस नाही तोपर्यंत जाऊन आलेलं बरं.
होय की आणि हे कस झालं अचानकच घरातल्यानी ठरवलं कस निवांत आम्ही हो होत त्यानंतर अचानकच थोड आमच्या म्हणजे चुलता चुलती वगैरे जे घरातले आहेत. तेवढं सगळ्यांनी ठरवलं की अचानकच जायचं अचानक जायचं म्हटलंवर त्यांचं त्यांनीच तिकीट वगैरे जाऊन काढून पण आले पाच दरम्यान काढून पण आल्यांन तर आम्ही किती वाजता निघलो. सहा वाजता निघलो आम्ही सहा वाजता निघलो इथून, म तीथ आम्हाला पोचायला वाजलं कि तीस दहा वाजले पोहोचायला, बरोबर दहा वाजता आम्ही अक्कलोटमध्ये होतो रेल्वेतन.
हा हा हा. मग तेच रेल्वेत नाही गेल्यावर म्हणल्यावर वेळ लागणारच कनी.
हा होय मग दहाला आम्ही बरोबर करेक्ट होतो हेल् इथ आकल कोटमध्ये म तिथनं पुढं गेल्यानंतर मग रूम आम्ही डायरेक्ट काय केलो त्यांच्या मठातच गेलो. स्वामींच्या मठात जाऊन तिथं बसलो, आम्ही कारण रूम वगैरे मिळाला तर पाहिजे? त्यामुळं आम्ही त्यांच्या मठातच गेलो, म तिथं गेल्यानंतर काय झालं, म तिथं महापरप्रसाद असतोय ना त्यांचा
हा, हा, हा.
जेवण असते तिथं, मग आम्ही काय केलं की, रूम वगैरे जोपर्यंत बघून येतात तोपर्यंत जेवढे होतीत थांबलेली, तेवढे सगळ्यांनी जेऊन घेतलं, नंतर मग त्यांनी रूम वगैरे बघून आले. म्हणजे म पप्पा वगैरे सगळेजण, मग रूम ते बघून आल्यानंत तर काय झालं, मग आम्ही काय केलं, ते ते त्यांनी जेवल्यानंतर आम्ही सगळेच निघालो मग रूमवर.
नाही तिथं महाप्रसाद वगैरे असतो, पण खूप गर्दी असतेय ना तिथे?
असत्या होय, होय, होय भरपूर गर्दी असत्या पूर्ण म्हणजे भरलेलंच अस ते, जागा नसतोय व्हय लय गर्दी असत्या, होती की म होय, छान वाटलं, पण मजी लय गरमी आहे तिकडं, एवढं ऊन हाय ना, पंढरपूरला पण, परत अक्कलकोटला गांगना एवढं, ऊन हाय आपल्या इथं एवढं
विषय काय माहितय काय, तिथं, तिथं जरासं क नाय आप आपल्या इथं कसं, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, आपल्याकडे हिरवगारच असतंय या कोकण कोकण साइटला तिथं कसं होतय, जरा पाण्याची कमतरता असल्यामुंळ, जरा शेती हे ना तिथे त्यामुळे जाताना सर म्हणजे रस्त्याने वाटतय, पण रस्ता एक नंबर झालाय तिकडे
हो, नाही लई ऊन असं, म्हणजे दिवसाचं, आम्हाला रात्री गेल्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही. कारण की ऊनच नव्हतं त्यामुळे काय वाटलं नाय, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आम अच्छा तीन ला उठलो आम्ही, कारण आरतीला जायचं होतो त्यामुळं, तिथन पुुढं आंघोळ केल्यानंतर सुद्धा गरमच होत होतं, आवरून आम्ही बाहेर पड लो आलो आम्ही मंदिरात आरतीसाठी, तेंव्हा पण गरमच होत होतं, म्हणजे अंधार होता तरी पण खूप गरम होत, होतं. म त्याच्यापुठ जरा जरा ऊन ऊन याला लागलं ना, की आणि गरम व्हायला लागलं, एवढं ऊन तिथंपण असं नको, नको झालेलं आम्हाला थांबाय तिथनं पुढे त्या गागनापूरमध्ये गेलो तिथं पण आम्ही तसंच, ऊन तर एवढं भयानक प्रचंड ऊन त्यानंतर पंढरपूरमध्ये तर लास्टच, आता हे अधिक मासचा लास्टचा दिवस होता, त्या दिवशी कधी हा शनिवारी शनिवारी होता, रविवारी होता त्यानंतर अधिक माासचा पण आणि आमोशा सुरू झालेली रविवारी आणि त्यामुळे एवढी गर्दी, एवढी गर्दी, पंढरपूरला एवढी गर्दी होती लय की रात्री माणसं आर रात्री लावलेला नंबर माणसांनी त्यांचे सकाळी नंबर आले एव ढी गर्दी होती, आम्ही पण सकाळी तीनला उठून, आवरून, अंघोळ वगैरे सगळं करून आम्ही सगळेजण लाईनीला जाऊन थांबलेलो चार वाजता त नंबर आला असतं दुपारी दोनला
हम्म, म, बघा मग
नंबर आला, एवढा वेळ आम्ही थांबलो लाईनमध्ये, तेवढ्या वेळ्यानंतर, दुपारी आला नंबर तिथंन पुढं आम्ही आमचं दर्शन झालं, म आम्ही जेऊन म बाहेर पडलो, तिथनं पंढरपूर पंढरपूरमधन, लय आ पंढरपूरला पण लय गर्दी तया नाही म्हणजे हया ह्याच्यात आणि आमोशा चालू अस असल्यामुळं तर भरपूरच गर्दी आणि आधिक मासचा लास्टाचा दिवस मग सगळी लई गर्दी होती प्रचंड, म आम्हाला जेवढी अक्कलकोटमध्ये पण बघ बघायला मिळाली नाय, तेवढी पंढरपूर मध्ये बघायला मिळाली, आम्हाला गर्दी, लय गर्दी एक, एक तर वारकरी माणसं ना, तिथं तिथं झोपलेले लाईनमध्येध्येच. रात्रीपासन कारण सकाळी त्यांचा लवकर नंबर येईल म्हण. होय होय.
आता का नाही सीझन पण आहे ना त्यामुळे कसं गर्दी वगैरे अजून पाऊस पण.. चाल झाता मागच्या वेळेस मे महिन्यात चाल झालचा पाऊस आता ज जून.. मला वाटतते संपत याय लागलाय तरी अजून पाऊस नाहीय. कुठे एक दोन दिवस पडते नाही त्यामुळे.
होय आणि ते पीर हा ते आता मागच्या वर्षी ते बघितलं आपण तर! पीर ज्यावेळेस बसतोय त्यावेळेस केवढा पाऊस असतोय आता पीर बस बसले.. तरी पण पावसाचा ठेब नाही आहे.
तेच की!
नाही नाही लई आता बहुतेक दुष्काळ पडतोय असं वाटायला पाण्याची सुद्धा टंचाई आहे.
म पाण्याची टंचाई आहे भरपूर.. जरा म्हणजे ऊन जास्त झालं ग नाइ मग ते प्रॉब्लेमच होतय जरा उन जास्त झालं की, ते पाणी बघितलं नाही. च्या साईडला पण पाण्याची पण कमतरता होतेय, पाणी एक एक आठ आठ दिवसानी येतयं असं पण आहे. हायचं उन तसल आणि जरा मला तर वाट तेन बारा वाजले कि चार पाच पर्यंत कुठे जाऊ वाटत नाही. अकरा बाराच्या नंतर घरातन बाहेरच पडू वाटत नाही.
ऊन म्हणजे असं क तस ऊन भरपूर ऊन ति तिथं पण आम्हाला पाणी पिऊन पिऊन ना तान तहानंच भागत नव्हती एवढं एवढं पाणी असं पिऊ वाटत होत सारखं सारखं बाटल्या घ्यायचे विकत प्यायचं बाटल्या घ्यायच्या विकत प्यायचं.
हा.
तरी पण ताण भागत नव्हती त्या ऊ न्हानं आम्हाला आणि चप्पल पायात नसायचं कारण की मंदिरला गेल्यामुळं. अस ते बिना चपलाचं आणि वर होऊ ना पाणी किती पिल तेवढं कमी किती पिल तेवढं कमीच ते पानी.
होय होय.
हा पंढरपूरला आम्हीला जाताना लय हे झालं म्हणजे तिथं थांबलो ना आम्ही लय वेळ. दर्शनसाठी अआ त्यामुळं हम्म.
तेच कि आणि दर्शन होणं महत्वाचंय आता काय गर्दी वगैरे स सीजन असल्यामुळं जरा असणार आणि कसं उन्हाळत गेलं क नाई ऊन हे शंभर टक्के असतयचं.
असे तरी पण हा होय तरी पण कस त्यांनी सोय केलीया म्हणजे कि उन लागू नये म्हणुन माणसांना परत जरा उन्हामुळं अस थंडगा ग गारवा यावा म्हणून ना अ ते छोटे छोटे असं ते पाण्याचे फवारे नसतात काय? ते लावलेले आहेत बाजून जरा म्हणजे आलेल्या भाविकांना जरा छान असं म्हणजे जरा थंड वाटू देऊन आणि सगळं ताडपदरी मारलेली होती.
पंढरपूरला म्हणजे कसं हा आलेल्या माणसाांना ऊन पण लागू नये आणि असं एकदम थंड असं वाटू दे म्हणून. ते हे पण लावलेले छोटे छोटे फवारे लावलेले.
हा हा आता ती सोय केल्यात हा. आता ती कनय जिथे जिथे सोय केल्यात तशी म्हणजे फवारा वगैरे लावायचं कारण उष्माच एवढाय आहे की काय बोलायचंच काम नाही.
होय होय त्यांनी लावलेलं छान म्हणजे तिथं पण आणि परत भूक वगेर लाग लागल म्हणून जे माणसं रात्री पासून म्हणजे बसल्यात किंवा सकाळ सकाळ सकाळी पहाटे लवकर आल्यात त्यांना सुधा मसाले भात, चहा, पाण्याची सोय जि कडं तिकडं त्यांनी केलेलीच होती थंड थंड गार पाण्याची सो य भात वगेरे सगळा मसाले भात म्हणजे खात खा त पुढं पुढं जायचं असं
हा हा हा हा हम्म म्हणजे आपण केलेली आहे सोय. आणि लांबून पण येतात ओ म्हणजे जे भक्त अस भाविक असते ते लांबून पण येतात त्यामुळे ते सोयी करणं भागचं आहे.
हा आणि तिथं कसंयं फोन तेन पण काही अलाऊड नाहीये. अ हला पंढरपूर हॅलो हा पंढरपूरमध्ये म्हटलं काय फोन वगैरे काहीच अलाउड नाहीये.
हा होय.
होय फोन वगैरा काहीच अलाउड ना नाहीच आहे आपण एक फोटोसुद्धा काढू शकत नाही आत
नाही कसं आहे देवदर्शनाच्या इथं जरा आता फोटो वगैरे काढायच मनाईच आहे ओ ते.
नाही नाही तर फोन वगैरे काहीच अलाउड नाही आहे अलाउड नाही वरती मुलींनी किंवा लग्न झालेल्या बायकांनी डोक्यावरती पदर घेऊनच आत जायचा
काय व्हायला लागलंय जे लांबून येतात ते त्यामु कसं ते कपडे वगैरे हे ते नाचल्यामुळे मग ते कनी कसं देवाची तत अलाउड करण झालेत होते त्यामुळे जे तुमचं अ काय म्हणतात ते प चुडीदार ड्रेस वगैरे हे ते आणि हे बरोबर पण आहे कसं देवाच्या आपण मंदिर लावले त्यामुळे हे अस म्हणजे घालायलाच पाहिजे आपण काय बाकी असं बीचच्या ठिकाणी वगैरे गेलो किंवा एन्जॉयमेंट ठिकाण गेल ते ट्रिप वगैरे काढली तर ते ठीक आहे हो चालतय ते पण आता तर हे करायलाच पाहिजे तेच म्हणलो कॉल वगैरे काही नाही करूया आता समजला ट्र्रीपला गेलत
होय चालते कि मग ठेव काय मग हम्म चालते हा हा